हॅलो हा बोल कि हा बोला!
हॅलो!
हॅलो आवाज अडकत आहे.
रेंज न होत असेल.
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
आवाज अडकत आहे.
हा ताई ते थोडं नेट मुळे नाही तर वरून होत होत असेल सर्व्हरमूळ हम्म-हम्म.
काय नाही जेवण बनवते.
हम्म. आमच नाही अजून एवढं लवकर नाही जेवत आम्ही.
हो का मग बनवून तर झालंय ना?
बनवून थोडफार झालय थोडफार व्हायचंय.
हा हा काय बनवलात?
मला तरी काय माहित नाही अजून काय बनवलय. मम्मी बनवते.
हा-हा. अच्छा मग तुम्हाला अशी कोणती रेसिपी येते का?
मला येते कि भाकरी सोडून सगळ येत बनवायला.
जास्त असं तुम्हाला जास्त चांगलं काय बनवता येत? हम्म हम्म आणखी
आणखी काही नाही बघा निवात तुमचं काय चाललंय?
मी सध्या आता जरा असं रायटिंग करणार होते. म्हणजे जेवण भाकरी बनवले परत आळूची वडी बनवले तुम्हाला आवडते का? काही नाही स्पेशल आळूचे पान होते म्हंटले वडी करावं.
होय
तुम्हाला आवडते का नाही आळूची वडी?
लई लई खूप आवडते.
मग तुम्ही ते फ्राय करता की म्हणजे उकडल्यानंतर एक एकदम फ्राय करतात.
हा आम्ही दोन्ही म्हणजे एकदा ते उकडून फ्राय पण करतो आणि असंच
हा म्हणजे अ एक एक जण डीप फ्राय करत नाहीत एक एक जण फक्त नॉर्मली फ्राय करतात आणि जण डीप फ्राय के करतात ना मग डीप फ्राय केलेलं क्रंची लागतं.
हो हो
अच्छा आणि म्हणजे आता मी केली होती ती जास्त- कांदा घालायचा तेलामध्ये आणि परतायच. तसं पण चांगलं लागतं चटणी मीठ घालून नाही म्हणजे वडी आपली नॉर्मलली म्हणजे आळूचे पाणी घेते त्यात बेसन तिखट नाही किंवा तर आले लसूण मिरची याची पेस्ट घालून ते पानावर लावून थोडस जिरेपूड घालून असं मग ते वडी शिजवून घेतो उकडवून मग त्यानंतर त्याचे काप करतो ना आपण छोट्या वड्या मग एक एक जण तळतात ना डायरेक्ट तेलात मग तळ्यावर क्रंची होत्या मग मग मी आता तसे नाहीत तळे नाही ते काप केलेले असतात ना ते तेल म्हणजे थोडस तेल घ्यायचं त्यात जिरे मोहरी तिखट मीठ हळद टाकायचं आणि ते फ्राय उकडलेल्या वळयाचे काप आहेत ना ते टाकायचं म्हणजे नॉर्मली आपण फोडणी कसं देतो एखाद्या भाजीला तसं
अच्छा
हम्म छान लागतं तसं म्हणजे कमी तेलाचा वापर होतो.
अच्छा तुम्ही काय करता आता?
थोडेशे माझे अस सायमेन्ट लिहायचे आहेत, म्हणजे कॉलेजच्या असाइनमेंट दिलेले येत. पी. एच. पी सबजेक्टच्या, मग त्या लिहायच्या. त्या लिहिते. बाकी आणि काय? दुसरं असं नाचनीचे मोमोज येतात. मला बनवता, तुम्ही कधी ट्राय केलाय का? नाचण्याचे मग? नाय आता बनवलेलं. बनवायचंय, पण जरा जास्त टाइम भेटेल तेव्हा बनवणार, तुम्ही कधी खाल्लात का नाचणीचे मोमोज?
नही खायाला.
हम्म हम्म. ट्राय करा, मी सांगेन तुम्हाला रेसिपी म्हणजे. नाचणीचं पीठ घ्यायचं चाळून आणि आपण उक् कडीचे मोदक बनवतो त्यावेळेस, ते तांदळाचं पीठ जसं हे करून घेतो ना, अ उकडवून, तसं ते ना चणीच पीठ उकडवून घ्यायचं, म्हणजे एका मीठ घालून थोडं. आणि य आतल्या स्टफिंग साठी अ गाजर, बीट अं उकडलेले थोडे वटाने मेपको घ्यायचे. कोबीज घ्यायचा, कांदा टोमॅटो हे सगळं खिसून घ्यायचं.
हां हां.
हां बारीक किसून घ्यायचं, मग त्या स्टफिंग मध्ये अ काळे मिरेपूड. काळ्या मिऱ्याची पूड घालायची, चवीनुसार मीठ घालायच. थोडासा चाट मसाला, गरम मसाला, टाकायचा. आणि थोडं म्हणजे, अ चिली फ्लेक्स टाकायचे आणि चीज असताना चीज मत थोडं हे करून टाकायचं, त म्हणजे ते पण किसून घालायचं, अं हम्म. मग ते स्टफिंग असते, ते आपण नाचणीच पीठ बनवलेलं असते ना? तेत हाताला थोडस तेल लावून त्याला व्यवस्थित अ गोलाकार बनवून घ्यायच, मग त्यात स्टफिंग घालायचं. मग आपल्याला पाहिजे हवा तसाच शेप द्यायचा, मग एका पात्यालात पाणी घ्यायचं. गरम करत ठेवायच, त्याच्यावर चाळण ठेवायची. केळीचे पान ठेवायचे, हां हं पण खायला आवडत ना? अं हं हं अं अस. खायला मात्र सगळ्यांना आवडत, कसय करा ति पण गोष्ट असुदे, करायला वेळ लागतोय पण खा यला दोन मिनिट पण लागत नाहीत. मॅगी सोडली तर, मॅगीला पण वेळ लागतो, सगळी म्हणतात दोन मिनट
नही वेळ लागत.
हं, पाच मिनिट हार्डली.
हा तेच कीं.
दोन मिनिटात होतच नाही ना. दोन मिनिट शिजायलाच लागतात.
हा हा हा.
ह. आता फास्ट मला रेसिपी अश्या काहीच नाहीत.
चांगलंय.
असंच हाय. हा मासे फास्ट झटपट ते बनवणार ना. म्हणून तर बोलले मी. जेव्हा मी जास्त फ्री असेन तेव्हा मी बनवेल मोमोज.
हम चालतंय. बाकी मंचुरियन ते बनवाय
हा मंचुरियन म्हणजे
वडापाव नाही येत बनवता मला, तुम्हाला येतो का?
मम्मीला येतो मला पण नाही येत. मला तळायला येतं पण,
तळायला येतात. चांगलंय. वाव मम्मीला तुमच्या येतो.
हो हो हो, मम्मी बनवते.
हम्म हम्म,
आणखीन काय मग निवांत?
हो. निवांत आहे. आता जेव कॉलेज अ सुरू झालंय. ऍक्चुली, पण मी असं सबमिशनच्या वेळेस वगैरा जाते. तेना अ लहान मुलगी त्यामुळे मला कॉलेजला जाता येत नाही.
होय.
मग इम्पॉर्टन्स काय असेल कॉलेजमध्ये तेव्हा मी जात ते. असाइनमेंट आता असाइनमेंट दिलंय आता त्याचं सबमिशन असतय. ते जेव्हा सबमिट करा करायला लावत्यात तेव्हा जाणार. मग हम्म. अ थर्टी हा मन तेनला आहे बहुतेक चेकिंग मग तेव्हा जाय च लांब आहे ना. मी आहे इचल करणजी मध्ये आणि कॉलेज आहे माझं
होय.
जायलाच दोन तास लागतात. बसचा तर खूप प्रॉब्लेम आहे.
होय. बसचा हा आता पावसामुळे पण लय प्रॉब्लेम होत ना.
नाही पण ईश्वरपूरला म्हणजे असं जास्ती बसच नाही आहेत. मला अशी वाठारची पकडाय लागते. वाठारमध्ये उतरायचं मग वाठारमधून पुन्हा ईश्वरपूर.
हा हा लईच झंजट आहे कॉलेजची पण. बसमुळेच इशू येत असेल ना.
हो. आता झाला आता फायनल इयर लास्ट एम एस सी चा. कस तर एक ईअर ढकलायचं होतय मग.
हो हो होतय की कम्प्लीट आता.
तेवढंच मग वेळ पण भेटत नाही ना डेली कॉलेजला जात येत नाही. मग सरांना ते सांगायला लागतंय.
स्टडी वगैरे कसं मॅनेज करता?
स्टडी तर माझ असं होतच नाही डेली सगळ्या कामात तच दिवस जातोय आणि मग हे लिखाणात ते नसेल तर नावीलाजान मग रात्री जागून करायला लागतय कमप्लीट. मग डेली असं पाठांतर म्हणजे कसं असतंय कॉलेजला असलं की आपल्यात थोडं बर्डन असतयं म्हणजे सर, मॅडम विचारतील म्हणून आपण करतोय. पण माझ्याकडे आता तसं बर्डन नाही मग उद्या एक्झाम म्हटल्यावर आज स्टडी करायचं रात्रभर जागून आज काय असेल ते वाचायचं आणि त्याच्या ह्याच्यावर मग उद्या पेपर द्यायचा असं करते मी. एक्झाम आधीच होते मला पण एक्झामच्या आधी पूर्ण रात्र जागायलाच लागते. कारण की वर्षाचा सिल्याबस एका दिवसात एका रात्रीत कव्हर होणं शक्यच नसत.
नसतयच कवर होतच नाही एका रात्रीत.
तरी पण मग करते मला जे इम्पॉर्टंट वाटतात ते करते आणि जाते. जेवढं येतंय तेवढं लिहते पण येतं बऱ्यापैकी.
चांगल आहे.
अच्छा चालेल करते हा परत तुम्हाला कॉल.
हो हो आलेच. हम्म त्यांना